ओह येतोय का आवाज?
हां आवाज येतोय का? हो येतोय आ.
तुम्हाला
हो येतोय येतोय.
आ .
हॅलो.
कशा आहात तुम्ही? .
मी ठीक आहे. तुमचा आवाज कट होतोय कट होतोय आवाज मधी मधी.
. आता येतो का आवाज?
हो आवा आता येतोय.
हॅलो हो.
हा येतोय आवाज येतोय कशा आहेत तुम्ही?
तर आज आप या विष
हो आवाज कट होतोय एकदम मध्येच कट होऊन जातोय आवाज.
आवाज येतोय का नाही?
ना नाही मध्येमध्ये कट होतोय.
ओ. आता.
हम आता येतोय.
आता येतोय का? ओके तर आज आपण व्यसनमुक्ती या विषयावर चर्चा करूयात.
ठीके ठीके.
तर म्हणजे तंबाखू आणि आणि दारू या व्यसनात अडकलेल्या लोकां काय खंचन
बरोबर.
त म्हणजे व्यस
या वेसनाने ना बघा हा.
हा बोला.
नाही तुम्ही काय बोलताय सांगा ना.
अ व्यसनमुळे कसं आहे म्हणजे उपाशी परिवार आहेत. जे किंवा हे लोकं केलेल्या म घरामध्ये पण भांडण होतात. कारण एखादां म्हणजे दारू वगैरे पिऊन दर घ्यामध्ये आला तर तो काही व्यवस्थितच नसतो. घरामध्ये भांडणं त्याचा परिणाम लहान मुलांवर वयोधर माणसांवर त्यांच्या फॅमिलीवर पूर्ण इफेक्ट पडतो ना याचा?
हो ते तर आहेच. व्यसनामुळे म्हणजे बघा ना
हम्म.
व्यसनमुक्ती म्हणजे एक जसं प्रदूषणमुक्त होत ना तसं व्यसनमुक् त ही झाला तर एकदम चांगल्या प्रमाणात ते त्याने म्हणजे सुरक्षा जास्त प्रमाणात असते. कारण की बघा जेव्हा माणूस व्यसन करून तो तेव्हा त्याला स्वतःचे भान नसते तो कोणाशी बोलतोय? काय बोलतोय आणि कोणाला काय बोलतोय? जर तो शुद्धीवर असेल तर बघा तो व्यवस्थित सगड बोलू शकतो. आणि कोणाला काय सांगायचे ते पण व्यवस्थित सांगू शक तो.
व्यसनामुळे माणसाला स्वतःचं भान तर राहत नाही समोरच्याला बोलण्याची पण व्यवस्थित कंडिशन राहत नाही. आणि यामुळे कसं कामाचा ताण पण खूप वाढला की त्यामुळे लगे दारू म्हणा तंबाखू चा आधार घेतात ते खूप जण पण हे खूप चुकीच्या गोष्टी आहेत. कारण हा आधार घेण्यामध्ये माणूस हळूहळू व्यसनात एवढं एन्वॉल्व्ह होऊन जातो की त्याचा मग शरीरावर आणि मनावर खूप वाईट परिणाम होऊन जातो.
बर, हा हा जो आधार आहे हा तात्पुरता आपल्याला मतल म्हणजे नॉर्मल पण अ वाटत असेल पण पुढे जाऊन याचे खूप वाईट परिणाम होत असतात आपल्या शरीराला. बऱ्याचदा आपल्या किडनींवर असर होतो या मग बऱ्याचदा आपल्याला रात अधळेपणा सुद्धा येऊ शकतो. जर आपण जास्त नशेत राहिलो तर आपलं जे पोटात पाणीच प्रमाण वाढण्याचं जास्त असते.
हो बरोबर. यांमुळे पण कर्करोग प्रदगिका मोसाचे आार.
हम्म.
माणसांच यकृताचे आजार म्हणा किंवा अपघात होतो. कारण ड्रिंक वगैरे करून जर कोणी गाडी वगैरे चालवत असेल तर त्याचा प्रॉब्लेम होतो.
बरोबर. हो. ड्रिंक करून गाडी चालवल्याने ऍक्सिडेंटचे प्रमाणही खूप वाढलेले आहेत सध्या.
हो ना. म्हणजे सध्या असं
ह
सध्या तर असं झालेलं
ज्या पण आपलं आपण
अठरा पास वर होण्याच्या आधी पण मुल म्हणजे सहा गेलेले आहेत प